आपल्याला येत नाही नाही येेत ना आपल्याला.
आपल्याला एक कायम जात ते काय देताात कॉलचं देता परत कि वासारच देताात कि अजून काय देताात का महीत आता.
नाही पैसे पैसे तेवढे आले आता नाही नाही ते
नाही आता नाहीय त ना आता कसे तेिथ तर टाकायचे अस ओय मारिन मी
आणि माशी मार नको नको. हा तोंडात घायला लागला तो मोबाईल व नघाल तेच म्हणून राहिली मी की आप
नाही ते म्हणे जर तुमचे बाकी असतील कॉलचे आपल्या चेक करायचे बाकी असतील कॉल किंवा काही असतील तर ते पाच रुपये सात रुपये बी असले तर टाकून देते म्हणे तेे आपले.
हा हो का.
हा आता आपल्या डायरेक्ट खात्यातच येत जातील.
हा ते तर आहे मला डायरेक्ट खातं देतील पण मला मी तेच म्हटलं की कॉलचे
जर आपले कॉलचे आपल्या कॉलचे बाकी असले तर देन ते नसले तर मग दुसरा टास्क काही देईन तेव्हा येतीलन मग हम्म.
असं आहे का मला वाटलं की ते काही अजून आहे त्या बाकीमधलं
नाही जर असले जे असले आपले तर देतील ते नसले तर मण काय
ह नाही मला म्हणेन ते राधा तई मा म्हणे ना पाचशे पाचशे एकदम नाहीेत. म्हणे थोडे थो थोडे थोडे येतात म्हणे ना.
नाही हा चपड काहीतरी बोलून राहिला ना बोल र भोकल रे.
स्लो.
पाय तू बोलत तेव्हा बोलत हो आता विचार राहिली ते आता काही नाही काही नाही करून राहील.
मला चिडवायल काय म्हणताशेल मग आपला दोघी बाहिना तो
बदमास आहे ती लई बदमासा आहे तसा मी तेच म्हटलं हो माय आमच्या बाबांनी सकाळी आखात केला होता ना माय भांडणं भांडणं म्हणून तुम्हाला पोती वाचायला वेळ झाला.
कवून आता.
ते घराचा चालू आहे हा श्लोक उभा होता आणि हे त श्लोक ले अरे मीठ तू शाळेत नाही गेला का तू आज? श्लोक गेला होता वापस येऊन गेला श्लोकची शिक्षण होती त श्लोक शाळेपर्यंत जाऊन वापासून गेला अंदर नाही गेला.
इतका ब हा मग श्लोक उभा राहिला खाली बोलत मग खरे बिट्टू गेला नाही का त्याला म्हणत हा बिट्टू. ते तर असे मोठे मोठे रूम बनवणार आहे असे करणार आहे आ आणि म्हण तात की त्यांन सर्व सत्यानाश केला. हा असे बोलले मग तो हर्ष तर बोलला मग हर्ष न त्यांना ऐकलं म तो हर्ष बोलला म्हणे कया सत्यास. तरा म्हणे बोल, बोलवतो खरी तुमने क्या करा बोल, त्याच्याहुन त्या चि लय जोर जोरत चालू होते हो बई ते बाबा बी चिलो जायो हर्ष बी बोला, यश बोलला, भाऊजी बोलले, भावना तई बी बोलली की तुम्ही असं तुम्ही तस तस तस चालूच होत मग मले आवाज आला म्हणजे समोरचे मग मी खाली गेली, तर मी गेली म्हटलं बाबाची बस मला म्हणते ना बुढा तू जाय तू काम करवर चालली जाय म्हणतात. जाय म्हणतात, हाव जाय म्हणतात तू चूप, तू काम कर जाय म्हणतात.
उमा.
हा. म ते ब मग ते बोलत पण ते ते एकटे पडतात ते चार. चार जण बोलत होते न तो हर्ष बी बोले, यश बी बोले, भाऊजी बी बोले, भावना ताई बी बोले, बोल. म मी चुपच बसली बोलु दे हिलं बोलुदे मी उभीच होती म, ऐकत होते. ती बोलू दे, लई बोलले मग भाऊजी बी बोलले लई हर्ष बी बोला, यश बी बोला. भावना ताईबी बोलली जाति का बोलू दे ना मग मी बोलू दे मग काय करू?
बरोबर.
तुम्ही तुम, तुम्हाला एकदा सोडून तीन जय आंबे बेटा.
कशाल काही गरजच नव्हती ना हा गरजच नव्हती ना कशाल काही म
जय आंबे एकदा सोडून तुम्हाला चार वेळेस सांगितलं की बाबा त्यानले बांधू द्या. काही बोलू नका, सोडून द्या. झालं का दोन गुट पीन, हं ह.
त आता तो त्या कोपऱ्याला जाई हा. त्या कोपऱ्याला जाईन मी जर कॉटले चिटकून उभी राहिलीन तर नाही येणार या कोपऱ्यात. आणि मी जर हल्लीन तिथून. की लगेच मग कला करत येते इकडे मी कपडे काढले खिडकीतून खिडकीत उभी होती त खाली टाक. ले काढून खाली टाकले आता, तो पिऊन झाल त, उठले मी अन घड्या घालून राहिली, दोरीवर ठेवायला. तर त्याला समजलं हि इकडे आहे तर लगेच येऊन राहायला कातेल तेव्ह आहे का. कसं दम देत अगं हे, लगेच येत काटाला आपण खाल्लं नाही कि लगेच येते नाही तर खेळते तिकड, दिदीच्या डोक्यात बिलट्या घेऊन खेळून राहिला, पडला.
म, हम्, हम्म मग ते लई बोलले लई बोले म हाज ते अशी म्हणे, म भाऊजी म्हणे तुम्ही आपल्या घरची गोष्ट लोकांना काऊन सांगता म्हणे. झालं गेलं ते झालं म्हणे त्यांले काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कशाला बोलून राहिले म्हणे, त्यानले काही त्रास नय होऊन राहिला त्या म्हटले आम्ही न म्हटल त्यांना आम्हाला सांगीतल कि आम्ही जेव्हा बाधू आम्ही तेव्हा पाडून बांधू त आम्ही म्हटलं बांधा आणि पाडून बांध जा, झाली बो झाल्यावर म, म गोष्ट झाली म्हणे मग कशाला ते तेच भडणं तेच तेच भडणं. तुम्हाला त्याची काही नाही , आम्ही ना काय स सत्यानास केला मने आम्ही चांगलंच करून राहिलो ना म्हण
हा बरोबरये.
आम्ही. आम्ही वरबी ते तोडताळ कोोणा दामी घालला आम्ही सलग ढाबा भरून देतो आणि ग्रीन लाउली चारी बाजू न बोललो तर खरीदी आहे की म कापू मी ग्रीन लाउली चारी बाजू न
हा बरोबर
ह मग अजून काय म्हणे मग झालं ना मग म्हणे मग कशालाच लाम ना म्हणे तुम्ही इतकं बोलता वै करासको बोलते वैस करा जित्ो तुम कुछ कुछ बोलते ना व आखेमको सब जन बते तुमने कसको जसको क्या क्या बोला
बरोबर आहे
पग भाहजने बाबा तुम्ही मोठे आहे तुमची इज्जत करतो म्हणे तर तुम्ही काही एवढं हे करू नका ते पोरा आहे म्हणे ते त्यांच्या मनान बांती ना म्हणे क आपला ऐकतील म्हणे आपला जमाना गेला म्हणे आता त्यांच्या जमान्या प्रमाणे आपल्याला व लागेल ना म्हणजे तु तुमचं आम्ही नाही ऐकलं म्हणे पण आमची लेखल नाही क ना ना णे त्यांच्या मनाप्रमाणेच बांधणारय ना म्हणे हा त्यां म्हणे ते चिडी काढून काढली तुम्ही ना चिडी न काढायला पाहिजे मण तो म्हणे िडी नसती काढली म्हणे मी ना तर मग म रूम लंब कसं काय झालं असत म्हणे
हा ते पण आहे बरोबर भरताच नसत आलं स्लॅब कस काय भरला असता परत तोड तड
हा हा हा मग तो तेच म्हणे म्हणे उल कोी सीधा वापरने को होगा हमक भी सीधा होगा म्ह
हा बरोबर आहे
हा त्याच्यासाठी नम्न चालू होतो मा किती वे मग भाऊजी म्हणे तो तू म काय ब अस मग म्हणे मी लटकू मी लटकून जातो म्ह भाऊजी म्हणे ल कुठ हा लटका ना म्हणे कुठं लटकायचा लटका मरा म्हण याच्यानच असात म्हणे आम्हाला काय कराव लागते म्हणे आम्हाला काही करा नाही लागल
हम्म
ह तुम्ही तुमच्या हच्याने हे कर मी काही कररणार नाही म्हणजे तुम्हाला जे करणार आहे ते करा म्हणजे मी आता तुमच्याशी काहीच हे करणार नाही म्हणे मी सोडून दिलं म्हणे तुम्हाला आता तुमच्या हलवर
हम् बरोबर
तुम्ही तुम्हाला आम्ही एवढं मोठे आहे मोठे आहे समजून राहिलो जाऊ द्या बाप मा माय आपली माय मेली बा खायचा आपण बापले हे करा तर तुम्ही तर म्हणे आमच्या नि हे करून राहिलंय म्हणे
हम्म बरोबर का फेकल तू ते हम्
आम्ही ना कोणाचं काय केलं म्हणे आम्ही कोणाचा सर्चा नास केला की आम्ही कोणाच काय खराब केलं म्हणे
हम्म हम्म मी तेच म्हटलं की हा म्हणे की आज साडे अकरा पाहणे बारा जाऊल म्हटलं तरी ते मम्मीचे पो तिने झाली ना म्हटलं म्हटलं हा खोटा बोलताय काय
को नाही बाराला दहा कमी असताना झाली नाही बाराले दहा कमी असताना झाली
की हा मुद्दा म्हणून राहिला काल द्यायचा नशशीन फणत म्हटलं काही नाही मला बोलायचं नाही नाही मम्मीला ते सांगयंय म्हणला आले नाही अजून म्हणतील की आले की नाही पूजेला सांगितले नाही म्हणून म्हटलं की आले ब मल बी पैसे असं सांग म्हटलं मम्मी म्हणे बरं ठीक आहे म
नाही बारा आले दहा क मेस मग नऊ सव्वा नऊ वाजे लोक खालीच होती मग वर आली मग आंघोळ विंगोळ केली मग पूजा केली आणि मग सव्वा दहा साडे दहाले बस ी वाचाल अंशूचा डबबा किबा बत अ तुा डबा गिब्बा भरला होता आणि मग बसले अंशुले म्हटल तो डबा भरला आता तू त कपडे घालून चालला ज जो वाचना नाही झाली तर तर हा म्हणे मम्मी काहुन घेऊन मी आता बसून राहिली साडे दहा वाजता. तर मग वाचनं होणार नाही सव्वा अकरा वाजेपर्यंत म्हटलं त गाडी घेऊन जाईन म्हटलं.
हं.
हा. तर त्याचा डब्बा गिब्बा भरून बसलेली काहुन की मी सकाळची डु डुटी असली तेव्हा भाऊजींचे पोड्या - - सकाळीच टाकून घेते आता गरमेच्या.
हम्म.
हा. म असं काम आहे ते.
हम् मग ते सगळं थांबलं म्हणजे हे झाल्या आलते की पहिलेच.
होय.
भांडणं झाल्यावर आलती की पहिले चाली वर? पहा आता एवढं उन्हात कोण मरायला जाडू राहिलं पाहिता एवढ्या गरमीचं आहे का.
सर्व झाल्यावर आली व माय मग मी व एक तासभर एक तासभर, एक तासभर उभी होती ना माय खाली.
हम्म.
एक तासभर उभी होती ना मी खाली मग मी बोलली म्हटलं तुम्हाला त्या दिवशी बी मी ना म्हटलं यांना म्हटलं. की तुम्ही बाबा बोलू नका. तो जसा करते तसं करू दे. त्याले त्याला राहायचंय. त्याला बांधायचंय ते पैसा लावूनल ते खर्च करून त्या जे करायच ते करू द्या ना तुम्ही कशाला बोल ता. तुमच्यान पाहिल्या नाही दत मग ते मायच्यान पाहिल्या नाही अरे पण काय पाहिय नाही द तर काही खराब थोडी करून राहिलायं.
हा बर बर तो म्हटला ना पाळा म्हणून मग पाडू शकता ना तुम्ही. तेव्हाची त्या्हा
एक वेळेस सोडून आपण दोन वेळेस त्यांच्या कानावर टाकल.
हं. बरोबर.
हम्. मग तेच ना. मग मग मग ते तेच याले म्हणे ह द याले हजार वेळे सांगितलं म्हणे कि अ हे नको करू त्याच्या चाचूनं पण. हा बी काही आय - - कत नाही म्हणे हा याले सवय म्हणे लमना घ्यायची म्हणे. त्याच्या चाचू न त्याला मटलब होते की हर्ष हापे मत जिंदा जिंदा जब तक सादू जिंदा आहे तब तक बांध मगं. दादू जाने के बाध बांधेंगे नही तो ये तेरा. आ त्याने येत दादू कुछ ना कुछ कारस्थानी करेगे. बोले ते चाचूने पहिलेच बोलाता. बाहेर दे. बाहेर दे. पण याना ऐकलं नाही म्हणे आमच्या हलचटल्याने इथंच बांधायचं होतं म्हणे त्यां - -
हम्म.
हा. असं चालू होत.
भाऊजींना सांगितलं होतं तर
हा बोलले होते ते भाऊजी की बांधू नको इथं बांधकाम करू नको. लागलं तर भाड्याने एखादी पाहाय. नाही तर मग दुसरी कोणी प्रॉपर्टी पाय म्हणे. लागलं तर मोठं घर पाय म्हणे. आपण लोघं घेऊ म्हणे. अर्धा हप्ता तू भरतो. अर्धा हप्ता मी भरीन म्हणे असं करून घिऊन घे तो म्हणे. पण इंथ काही बांधु नको म्हणे. हे लोक काही बांधू देणार नाही म्हणे. काही ना काही अडचणी येतील म्हणे. नाहितर ते आत्या वगैरे येेऊन - - ते येऊन बांधतील म्हणे. भांडण होते. हे बा बांधायच्या तडफड्यात पडू नको म्हणे. पण तो काही आहे तो काही ऐकलाचं नाही. थांब पूजा मी पाय - - ते अजून एक. हो थांब.
हा.